हा काय काय झा संध्याकाळच झालं
हा नाही अजून आता सुरुवात केली आहे बघा
हा हा आणि काय
का नाही पर अक्कलकोटला गेलेलं समजलं
अम नाही गेलं
हा हॅलो
हॅलो
आ हॅलो
हा बोला की हा बोला बोला आल की नाही ऐकायला
आल आल हह तेच अ हे कधी म्हणजे आम्ही नाही गेलो जायची हो जाणार होते पण ते सगळं बिघडलं मला अचानकच इकडं दुसरीकडं पोरगीकडे जायचं आलं ना हा त्यामुळ रद्द झालं गेलोच नाही मी अक्कलकोटला कधी गेलोच नाही
हा हा हा आम्ही परवा गेलेलो गिरनार पर्वत बघून आलो आम्ही गुजरातला गेलेलो सोमवार सोमनाथाचं मंदिर बघितलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक जे आहे ते परत ते नागेश्वर मंदिर ते पण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अस जो दोन ज्योतिर्लिंग झाली आणि दत्तांचं स्थान ते गीरणार पर्वत ते झालं होय दहा हजार पायऱ्या चढून जायचं वरती त्यापैकी होय होय रोपवे ना पाच हजार पाहिऱ्यापर्यंत रोपवे आहे
हा
अं परत मग वरती चढून जायला लागतात परत पाच हजार पायऱ्या त्या चढूनच जा लागतात इथून काही सोय नाही आहे डोलीची सोय आहे पण बहुतेक डोली जे वृद्ध लोक असतात तेच करतात. वृद्ध वयस्कर. अ जे ज्याला चढता येत. नाही त्यांनी डोलीच्या मार्गे जातात वरते.
हा हा.
एवढी भयानक गर्दी असते गिरनला पण भरपूर पुर असते होय हो आणि खाली जे पाच हजार पाच हजार पायऱ्यानंतर जे नेमीनाथांचं जे तीर्थकारांचं स अ जैनांचं मंदिर आहे ते पण फार छान आहे बघण्यासारखं मंदिर आहे
हा.
तिथंच अंबिका मातेचं मंदिर पण आहे.
हा हा.
आणि थोडा पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती पाच हजार पायऱे जवळजवळ साडेसात हजार पायऱ्या चढून गेले. गेल्यानंतर वरती गोरक्षांची एक अस गुप पा असल्यासारखा आहे तिथे गोरक्षनाथांनी जप केलेले म्हण. जे गोरक्षनाथ नाथ संप्रदायातले
हा हा.
फार महत्वा आहे म्हणे नाप संप्रदायात
हम्म हम्.
पण दर्शन घेतल्यानंतर म्हणजे पुण्य मिळत. म्हणे त्यांची व त्यांची पण वरती गुप्पा आहे.
हो आम्ही पण ते गोमच दर्शन घेतलं होतं. पण तिकडज लोक कस ते असं म्हणजे सापटकन नाही सांगत नाही माहिती देखील. हा मला असंच तिथं सांगितलं म्हणताना आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो.
होय काय अ छान आहे तिथ ते. आणि तिथंच ती धुनी पिळते म्हणे. प्रत्येक सोमवारी आपोआप पेटते म्हणे धुणि.
धुणे कुठं गोरखनाथ गुंपामध्ये
मंदिर अ एक साइड ला राहतं ते साडेसात हजार पायऱ चढून गेल्यानंतर. तिथेच वर. तीच गोरक्षनाथांची हे आहे मी सांगितलं गुफ्फा. तिथंच आपला पण धुनी प्रत्येक सोमवारी पेटते म्हणे त. मंत्रोच्चाराने मंत्रोच्चाराने पेटते. भरपूर लोक असतात ती धुनी बघण्यासाठी प्रत्यक्ष डोळ्यांना अनुभव घण्या ते भरपूर लोक बसलेले असतात सर्वांना ज्यांना बघायचं आहे त्यांनी असं बसवून घेतात. त्यांना सगळ्यांना आणि दत्ताचा जयघोष चालू करतात सगळेजण.
हा हा.
पहाटे पाच वाजता पेटते म्हणे ते धुनि.
हा हा मग ते पहाटेच जायला लागत असेल तिथं.
हा जे चढून वरती जाणार असतात ते. अ दुपारी रात्री अकरा नंतरचे चढायला चालू करतात. ते बहुतेक पहाटे त्या धुनी पेटण्याच्या वेळेपर्यंत जातात वर. आणि त्या हिशोबनेच ते चढायला चालू करतात नाही ते धुनी प्र क्षा पाहायला मिळावी या हिशोबाने नचते. चढायला चालू करतात खालून आणि वरती ती धुनी प्रत्यक्ष डोळ्यानं बघून. मगच वरती ते दत्तात्रायांचं भगवान दत्त, दत्तात्रेयांचे दर्शन घ्यायला वरती जातात. दहा हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर भगवान दत्तात्रयांचं दर्शन वरती च मिळतं. ते अगदी अद्भुत आहे. आणि वरती जसं जाईल तसं अगदीस होय स्वरागात स्वरागात अगदी आपण आकाशातन ढग ढगातून चाललोय आपल्या आवती भवती अगदी ढगच आहेत सगळे स्वर्गात गेल्यासारखं असा अनुभव आहे तो वरून खाली बघितल्यानंतर अगदी छोटी छोटी छोटी घरात काडी आपली माचीस बॉक्स असतो ना छोट्या छोट्या तशी घर घर दिसतात एवढ्या वरून
वर्मोंस आहे भरपूर
होय होय होय छान आहे बघण्यासारखं आहे जन्माला येऊन एकदा वरती जावाव असं म्हणतात आणि एकदा जाऊन आलं एकदा जाऊन आल कोणी आपण
हा वाटतय आता भरपूर आम्ही पहि म्हणजे जाऊन आमच नाही काय तर एक सात आठ नऊ वर्ष होत आलं जाऊन मंग त्यांच्यानंतर ही सगळी परत बदल झालेला आहे तिथं रुपवेल आम्ही गेले त्यावेळी रूप रूप वगैरे काही नव्हतं त्यावेळीं हा चाल ते छान वाटलं ना ना आता पर्वा जाऊन बघून आल्या ना ऐकल्यावानी असं म्हणजे समाधान वाटलं जीवाला आणि काय.
काय हवा हाय निवांत संध्या तसं कशाल करायचं
हा आणि काय चपाती भाजी हा
काय स्पेशल करणारं आहे
आज स्पेशल काय पनीरचं केलंत
हा
मग आज जावे जावय काय बाहेर जेवायला पार्टी आहे त्यांची आम्ही हा आई लेखीच हाय सगळं आमचं
हा हा चालते चालते चालते आणि काय नाहीं काय वाचन वगैरे करताय क नाही
हा करतो कि वाचन वगैरे जरा आम्हांला म्हणजे ते सून डिलिव्हरी झाल्यात त्यामुळे जर हृदय म्हणताना जरा वाचन आता कांहीं करू शकतं नाहीं
होयका य
नाहीतर करते जे मिळेल तसं म्हणजे कसं आमचं पणं मोठं कुटुंब आहे त्यामुळं वेळ एकदा मिळतं एकदा मिळतं नाहीं कधी तरी असं म हे झालं तर करतो नाहीं तर नाहीं म्हणजे शक्यता जर काबाई प्रमाणात पारायण वगैरे ते जर कधी तर करतों
हा हा ह आणि कुठली पुस्तकें वाचायला आवडतं तातं
पुस्तकं वाचायला आवडतात कि आमचं देवाचं जरा बस्तीच म्हणजे याच हो शास्त्र त्यांना तर पुराणं चरच्या नाही तर धर्माचजर असं वाचायला मला आवडते हा तुम्हांला काय असं म्हणजे तुम्हांला पणं आवड आहे काय वाचण्याची
होय होय मी पणं भरपूर पुस्तकं वाचते मला पणं वाचनाची आवड आहे. मी आत्तापर्यंत भरपूर पुस्तकं वाचलेत त्यात कादंबऱ्या मला वाचायला भरपूर आवडतात.
आवडतात.
मला आत्तापर्यंत आवडलेल्या कादंबऱ्यां म्हणजे एक श्रीमान योगी शिवाजी महाराजांच्यावर असलेली कादंबरी
हा हा
फईनली दीली
हा
भाग फार म्हणजे फार छान आहे ते जवळजवळ एक हजार तीस पानांची कादंबरी आहेती पणं वाचताना अजिबात कंटाळा येत नाहीं कांहीं नाही शिवाजी महाराजांचं चरित्र एवढं छान त्यांनीं सांगितलं अगदी बघी ते वाचत असताना प्रत्यक्षात समोर घडतं आहे का की असं त्यांनीं वर्णन केलं जातं छान आहे ती श्रीमान योगी कादंबरी परत मृत्यूंजय मृत्युंजयी कर्णावर आधारित कादंबरी आहे ती पणं फार छान आहेत वाचाली की एकदा पुस्तकं ठेवू वाटतं नाहीं खाली
हा हा
पणं कादंबरी छान आहेत वाचण्यास
तरी पणं भरपूर तूम्ही वाचलाय की वाचन भरपूर झालंय तुमचं आम्ही नाहीं तेवढं म्हजे म्हणजे वेळ नाहीं भेटतं नाहीं आम्हांला तेवढं
हो ह
ह शेतात जरा असत त्यामुळेच नाही तेवढं म्हणजे आणि ते आवड पण पाहि- विज्या आणि जरा आमच्या- कामाच्या ह्याच्यात दगदगीत ते आम्हाला म्हणजे वेळ भेटतच नाही तेवढं जरा जे- सेवा धर्माचं एवढं वाचन होतय आमचं.
हा हा हा छान पुस्तकं वाचायला वेळ काढायलाच पाहिजे वा- णारा माणूस समृद्ध होतो समृद्ध होतोय आणि होय माणसाला वाच- ल की नाही एक वेगळच काहीतरी अस अनुभव येतोय आणि माणूस त्यासारखा वा- चला बघतोय त वा म्हणजे वागायला बघतोय होय होय त्यामुळं वाचायला पाहिजे माणसानं.
जनरल नॉलेज पण भरपूर
हो हो सुधा मूर्तींची पुस्तकं पण फार छान असतात मी इडली ऑर्किड ते पण पुस्तक छान आहे. छान आहे सुुधा मूर्तींची पुस्तकं, खूप छान असतात वाचण्यासारखे असतात त्यांने फार छान लिहातात पुस्तक.
हा
आतापर्यंत स्त्रीलेख- लेखिकांमध्ये माझ्या आवडत्या ग लेखिका आहेत सुधा मूर्ती फार छान लिहतात.
अ हां हा तरी छान वाटलं
कोटट्याधीश आहेत त्या पण, अगदी राहणीमान साध अगदी म्हणजे अगदी साध गळ्यात एक साध मंगळसूत्र आणि कॉटनच्या सुती साड्या जास्त भळ अस- असं भर जरी काही नाही.
नाही आहे काय म्हणजे, देखावा काय करत नाहीत. हा
त्यांचं एवढं म्हणजे एवढ्या प्रतिष्ठित आहेत आणि एवढ्या श्रीमंत आहेत. पण जरा सुद्धा श्रीमंतीचा गर्व नाही त्यांना आणि फार छान. मग त्यांचे लेख पण फार छान असतात पुस्तकं पण फार छान आहेत त्यांची- आणि त्यांचं जीवनचरित्र छान आहे अगदी साधं राहणं. छान आहेत त्या. सुधामूर्तींची पुस्तकं वाचावीत त्यांचा आदर्श घ्यावा.
हो सांगितलं बघुया की. मी प्रयत्न म्हणजे वाचन कधी- पण ते पुस्तक आणि काय?
काय नाही बघा निवांत आहे चालत करते परत. यु डिअरेस्ट फ्रेंड ते मोबाईलवरर एक ॲप आहे ग